हॅलो
हॅलो हा बोल की
काय करायल्यास,?
काय नाही बसलोय, अग ते वारल्यामुळे मी दिवसभर तिक कडच, आणि काल आणि आज पण
आज पण तिकडच गेलतीस काय?
व्हय आज माती हुती. म पाच पर्यंत तिथच हुतो पाच नंतर आले. म्हणून आणि लई पाव्हणं पण आलतीत त्यामुळं घर पण रिकामं नव्हतं म्हणून दुपारी लावलो नई तुला. नई, माझं कालपर्यंतच झालय म्हणजे एकवीसच झाल्यात.
त्या पुुढं पण झाल नईत माझी पण, व्हय काय, आता नवीन घराकडं आलोय आता नवीन घराकडं आलोय. व्हय दुकानात, दुकानात हायत खाली पाठीमागं रूम हाय तिथं
आज कसं काय माती?
तिसऱ्या दिवशी माती असत्या, आज कसं काय म्हणजे? वारली तिनी संध्याकाळी परवा, मग कालचा दिवस दुसरा आणि आजचा दिवस तिसरा. आज माती असत्या.
म तसच ठेवतायसा.
हा
बॉडी
अरे माती म्हणजे, माती म्हणजे? काय असत माहितय काय तुला? माती, मी तेच म्हणालोय तुला माहिताय काय माती म्हणजे?
न्हाई, न्हाई तुमच्या इथे काय असतय
काय नाई ग ते पूजा तेन करत्यात आणि असं कुणाला म्हणजे, मेलेल्या माणसाला काय काय आवडतय ते असं ते काय? काय आवडतय ते सगळं घालत्यात, मग नॉन व्हेज पण असू दे नाहीतर व्हेज पण असू दे.
हा
आणि घराच्या वर पण ठेवत्यात न्हाई तर म नदीला जात्यात नदीला तिच जे आस्थी तेन असतंय ते राहिल्याल ते पण सोडत्यात आणि काय तर करत्यात बाई.
आणि तेराव्या दिवशी काय करताय?
ते दिवस असतंय. तवा पण बोलवत्यात जेवायला तेराव्या दिवशी लास्ट असतेय ते. त्यावेेळेला पूजा घालत्यात आणि मग ते फोटो तेन ठेवत्यात मग त्याची सगळी येऊन पाया पडत्यात असं मग
ते म्हंजे माती म्हंजे मडी तीन दिवस तसीच ठेवायची?
वाह! तुला काय पण वाटलंय.
काय मग मला ते तुमचं माहित नव्हतं
त्यो फोन भावाचा आहे न्हवं, तुझ्या भावाचाच आहे नव्ह?
होय. का ग?
नाही मल माझ्यावर सिधाप्पा सदलगे आलत गं नुसता.
व्हय?
हम्म ट्रू काॅलर ला ट्रू कॉलर ला. तेच की.
पप्पांचं नाव पडत
हम्म.
पप्पांचं नाव घातलंय पप्पांचच नाव
व्हय. तू काय करल्यास?
काय नाही बसलोय निवांत. ते बघितलीस काय पी. डी. एफ.?
बघितलो की एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच दिवशी कॅटेगरी वाईज सीट अलॉटमेंट पण लागणार आहे.
म्हणजे आपलं हे ना?
सीटा किती आणि त्यानंतर तीस एकतीस एक असं
म्हणजे आता प्रत्येक कॉलेजमध्ये कुठल्या कास्टसाठी किती सीटा आहेत हे सगळं येणार ना?
हां सगळं येणार त्याप्रमाणे वन ची सगळी माहिती येणार मग त्या बेसेस वर तीस एकतीस एक तीन दिवस आहेत, त्यातले एक दिवस जाऊन आपण भरायचं कॅपराऊंड वन हम्म
तीनच दिवस आहेत?
होय.
आणि त्यानंतर मग?
लगेच लगेच तीन तारखेला मग त्याचा रिझल्ट लागणार म्ह म्हणजे कुठलं कॉलेज मिळालं ते.
हां एक एकच दिवस नाही होत आणि सेकंड राऊंड कधी आहे?
सेकंड राऊंड काय माहीत? आठ तारखेला आहे वाढतं. तो जास्त आहे. तो जास्त आहे सेकंड राऊंड सतरा काय अठरा तारखेपर्यंत आहे.
लई आहे की गं.
होय. चौथा राऊंड संपूस तो पर्यंत, ह्यो महिना संपालाय. ज्यो पुढचा महिना संपालाय.
होय, सप ते तीन आणि काउन्सिलिंग त्याच्या पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात आहे.
काउन्सलिंग मध्ये काय होतंय?
काउन्सिलिंग मध्ये जर आता, एक तुला कॉलेज पाहिजेल आहे खर त्या कॉलेज मधले एक जर ऍडमिशन जर कॅन्सल झालं
हां.
तर तिथं तुला भेटते असलं, असं मला घाट मॅडमांनी सांगितलं.
हम्म.. हम्म.. हम्म. विचारून घेऊया की आपण. कॅप राऊंड वन मध्ये सगळं विचारून घेऊया. तसं पण सांगतीलच ती. ती मेसेज तेन तर व्यवस्थित कराल्यात.
हम्म. चा कॅपमध्ये कॅप वन मध्ये सापडली तर चाल, विषयाचं नाही म काय.
होय. ऑप्शन पण नाही आहे आता. मला जी दोन कॉलेज, जी टॉपचे आहेत पुण्याची पाहिजेल आहे ती कॅपराऊंड वन मध्येच आहेत. दुसऱ्यामधनं गायब आहे ती.
म्हणजे कॅप राऊंड वन मध्ये
वनमध्येच फुलं व्हायलय त्यांच सीटा. संपला विषय कॅप राऊंड तू मध्ये, ती मध्ये नव्हती इथं.
खरं ते आता त्यांच्या ह्याज्यावरन ना.
ह्या वेळी मेरिट लिस्ट वरनं कळणार सगळं. एकोणतीस तारखेला कळतंय घे सगळं, काय होणार आता.
खर आपण कॉलेजची लिस्ट कुठं काढलंय. त तू दोन भरून बसल्यास मी तर एक भरून बसले. पुढंचा कॉलेजची नाव कुठली घालायची?
अरे, घालायचं की. त मी पहिला सावित्रीबाई फुले, ते पी. सी. सी. ओ. ई. मग सावित्रीबाई फुले घालना म त्यो इंदिरा, मॉडन हाय ते घालणार. कराडच एक घालायचं, लास्टला.
मी पहिला डि. के. टी. च घालतो, मग सांगलीच घालतो, मग कराडच घालतो. ह मग कोल्हापूर मधले के. आय. टी आणि सायबरच झालं की, पाच कॉलेज झालं.
हम्म. नाही मी दहा कॉलेज, दहा कॉलेजची लिस्ट काढून ठेवली मी.
हा ही पाच झालीत आणि राहिलेली पाच बघायला पाहिजेत.
होय. इकडची तिकडची घालायला पाहिजेत.
मग आता ही राहिलेली पाच मी जे. जे. मगदुम
हम्म.
प्रायव्हेट वेगळे, प्रायव्हेट नसले तर?
तुम्ही डी. के. टी घेणार असला तर संबंधच संपतय गं. पहिल्याच ह्याला मिळ ते जर तू डी. के टी. पहिल्याला ठेवलीस, तर तर ते ते तुला तसं पण मार्क जास्तच आहेत, त्यामुळे ते मिळणारच डी. के. टी पहिल्याला आणि खरं पहिल्याला ठेवल्यास, म्हणून ते लॉक होणार. आणि तुला ते घ्यायलाच लागणार. नियम या या वर्षीच्या नियमाप्रमाण.
मेरिट लिस्ट बघुया आता, काय होते. आपण बोलालोय की, नाही बाहेर.
हम,
''मी त्या. रिपोर्ट जनरेट करायला ते त्या डॅशबोर्डवर जाऊन जनरेट रिपोर्ट करत आणि त्यामध्ये काय दाखवाल. इफेक्टिव्ह स्पीच मध्ये चार चार पाच पाच सहा पाच पाच. पाच साडेपाच मिनिटं इफेक्टिव्ह स्पीच मध्ये दाखवाले आपलं हम मला. ला आपण ही एवढं चांगलं बोल आलोय.
अगं म्हणजे इफेक्टिव्ह स्पीच म्हणजे असं. विषय नाही बोललायचा. आपण बोलते की, गप बसतय ह्याच्यावरय ते. आणि जर मग लईच अपशब्द म्हणजे एखाद्याबद्दल नकारात्मक. जर बोललो तर मग ते रिजेक्ट होते.
हम हम, तरी पण मागच्या वळी आपण केलतो त्यामध्ये एवढं इफेक्टिव्ह स्पीचमध्ये एवढं पडत नव्हतं ये ते. तिकड नुसता एक दोन तीन मिनिट असं पडत होतं.
तव्हा आपण बोलतच नव्हतो जास्त.
आणि आपण बारा मिनिटं पण बोलत नव्हतो सोड. दहा मिनिटं दहाच्या आधीच कट करत होतो. आता बारा मिनिटांपैकी व्यवस्थित बोलालोय पण आपण आधी जास्त.
आणि आप म्हणजे डिस्कनेक्ट होऊपर्यंत बोलते.
होय पण त्या बारा मिनिटामधलं. पाच मिनिटं इफेक्टिव्ह स्पीज दाखवाली असं अर्ध.
आणि ते तुला हे पेमेंटच ऑप्शन ऑन झालेय काय मम्मीच्या फोनला.
नाही नाही.
माझं पण ह ह्या फोन ला झालं.
फोन फ्रेंड पूर्ण झाल्यावर होते वाढत.
हम्म,
पूर्ण झाल्यावर कोन फ्रेंड अ पाच सहा दिवसा न होते.
हम्म,
माझ्याला पण तसच झाणत.
ते ह्याच पैसे आणलेत काय ते तुझ्या.
आली आली मगा अशीच आल्यात एक एक.
बात्तर आलात मला.
मग दोनशे सत्तर.
ते व्हॅलिडेशनच कधी येते काय माहिती इल आता हे आलंय म्हटल्यावर.
होय आणि तिने कसं म्हणलंत की, फोन फ्रेंड आता आपलं हे कम्प्ललीट झालं पूर्ण. त्यानंतर ते चेक होणार थोड्या दिवसा ट्रान्सस्क्रीप्शन. त टास्क येणार.
हा, म्हणजे आता फोन आता हेच जाते ना ट्रान्स्क्रिप्शन आणि व्हॅलिडेशनला. आपण बोललेलंच जाते ना. म ते फोन फ्रेड झालं की, मग ते लगेच चालू होईल.
होय फोन फ्रेंड संभवना आताच वाढतं लय सारखं सारखं नवीन नवीन लोक या आल्यात.
उलट ते हे ज फोनप फ्रेंड वाटलं कि म ते व्हॅलिडेशनस पण वाटते.
होय वाढतंय. ते व्हॅलिडेशनचं केवढं झालयं?. कशाचं?
फोन अ फ्रेंडचं ऑप्शनच ऑन झाला नाही ना अजून?
नाही. हेजं पेंडिंग दाखवत पण नाही, हेजं पूर्ण झाल्यावर थोड्या दिवसानं येणार. मग पेंडिंग दाखवणार थोड्या दिवसानं, ते ऑन झाल्यावर पण ऑप्शन.
फोन घ्या की, फोन जरा बघू. गप ठेवत्यास काय ग फोन. मी आता बघालोय .. ऐ... सभासद नडदारधक माडतेल्ला आमची मम्मी म्हणाल्या मला, मी अभ्यास करालोय म्हणं.
हो आ हं...
भाऊ म्हणालाय ती फोनवर बोलत बसल्या.
फोनवर बोलालो नाही म्हणायचं, पैशे कमवालोय म्हणायचं.
अर्ध तो घेणार आहे अर्
अरे खरं मी, मी म्हणजे बघित तलो मागच्या वेळी आपण किती टास्क केलतो चौ माझं झालीतीत चौतीस नावाला खरं त्यातली दहा तर असचं हुतीत फालतू म्हणजे एकदमच पाच कंप्लीट दाखवलं. हा मधनंच आणि बाकीची हुतीत ती मधनंच डिस्कनेक्ट झालीत, ह्य, त्य असं पाच झालती.
हा...
मग तसं म्हणलं तर चोवीस-पंचवीस, चोवीस-पंचवीस ला डिवाइड केलं, आपण मला आलीतीत दोन हजार, शंभर. टोटल त्या फोन फ्रेंडचं. तर मग ऐंशी रुपये हुत्यात,
हू....
तर ते आपलं नुसतं झालं असं म्हणतात तिनी की, दुसऱ्यांबबर पण बोललो व्हय. मग रिसीव्ह केल्यालं उलट जास्त बोललोय मी त्याला पण आपण बोललोयस की, तेवा पण आपण एक फोन करत हुतो, एक फोन घेत हुतो.
व्हय. काय माहिती ते कस हाय ते, माझं तर किती दिवसानं ते तीनशे रुपये पेंडिंग पडलेलं फोन अ फ्रेंडच.
फोन अ फ्रेंडच खरं मला जव ऑप्श यु पी आय डी घालायचा.
हूं...
त्यानंतर दोन रुपये अकाउंट व्हेरीफाय करायला आली, त्यानंतर लगेच दोन दिवसानं लगेच एक दिवसानंच, काय दोन दिवसानं लगेच एक हजार, दीड हजार पडलीत पेंडिंगला. काय आणि ते येणार-येणार